ह
ते ऑपआपाच सबमिट झालं ते, आता दोनदा तसं झालं.
माझ्या बहिणीचं पण सेम तसंच होत होतं. एकदा दोनदा केली कॉल आणि थर्ड -थर्ड टाइमला करत असताना कध कॉल येत होता तिच्याकडून पण माझ्याकडे इथं पोहोच होत होता. होतच नव्हता असं होत ते.
तुमच्या दोनदा आता माझं तसच झालं ते. एकदा झाला तो पण कॉल आपोआपच सबमिट झाला तो. त्याचं टायमिंग संपल्यानंतर ते बंद झालं आणि ऑलरेडी टास्क कंप्लीट म्हणजे पूर्ण झाल्यासं सांगितलं ते.
एका कॉल ला हंड्रेड रुपीज आहे बहुतेक.
होय, होय,
हा, मग तीस कॉलला तीन हजार होता ते.
आ.
तीस कॉलच तीन हजार होणार नव्हे?
तीन हजार होणारप कंप्लीट व्हायला पाहिजेत नाही आता ते नवीन कसं केलं त्यानी की तुमचा कॉल पूर्ण चेक होणार जे तुम्ही बोललाय की नाही ते, जर मध्ये आपण पोज् वगैरे घेतल थांबल, तर ते त्यातन सेकंद कॅन्सल होणार ते कट होणार. सगळं कट होऊन मग ते भेटणार आपल्याला.
बरोबर.
हा आता पण जर माझे आता दोन कॉल जर तसेच गेले तर ते नाहीच भेटणार. ते कॉलच झाले नाही नाहीते. ह ह म तुमच्या बहिणीच पूर्ण झालं ते?
नाहीे वय. तिला ते पुढचे टास्कच येत नाहि येत. फक्त माझ्यासोबत केले तेवढं पेमेंट आलंय तेवढं. तीन तीनशे रु व्हय काय तरी एक पेमेंट आलंय त्याच्या पुढचे टास्क होईनाच झाले ओ ते.
हा हा. आता माझं बघूया कसं पुढं होतय आता हे तरी एवढं तरी हय चालू आता.
तर मग मी पण नवीन अकाउंट क्रिएट करतो दुसऱ्या मोबाईलला घरातल्या मी पण मग माझ ह्या दोन्ही मोबाईलला होईनच झाले हो फोनफ्रेंड का हो? पूर्णच होत नाहीे मग.
होत होत मग मी ते स्क्रीनशॉट काढून मॅडमना पाठवल की आस
मी स्क्रीनशॉट घातले की ग्रुपला तरी पण त्यांनी काही रिस्पॉन्स एवढं करनात. दोन्ही च पण प्रॉब्लेमच याय लागय त्या मोबाईलचा पण प्रॉब्लेम आहे ह्या मोबाईलचा पण प्रॉब्मच याय लागलाय.
हा हा नाही तुम्ही ते गटातच सांगालता की नाही आता आठवड्याच म्हणून ते कसले गट आहेत फायनान्सचे हे ते कसे हेत?
म्हणजे ना हे अ कर्नाटकमध्ये कसय माहिती आहे काय? हे अ ह्याचे संघ आहे धर्मस्थळचेच संघ आहे म्हणजे तुम्हाला हे माहित आहे का रवेंद्र हेगडे?
हा हा.
हा ते हेगडे येत ना त्यांनी हे संघाच बचत गट चालू केले.
म्हणजे आठवड्याला आपण कमी व्याज दरात भरायचं काय ते?
हा सात टक्क्यांनच आहे हे पण.
हा हा.
असं सात टक्क्यानच भरायचं आणि तुम्हाला म वर्षभराचं तुम्ही लोन घेऊ शकता किंवा दोन वर्ष आता तुम्हाला हप्ता फेडायचा होत नाही जास्त आ तुम्ही एक लाख रुपये काढून घेतलाय म्ह समजा. तर तुम्हाला हप्ता जास्त बस तो एकवीसशेचा वगैरे हप्ता बसते मग तुम्ही काय करायचं दोन वर्षाचं तीन वर्षाचं असे ये लय जणांना जमत नाही, हा मुदत वाड करून घ्यायची आणि हप्ता म आपल्याला कमी बसतोय. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला आरोग्य रक्षामक कार्ड म्हणून देतात त्यांनी आपल्याला ते आरोग्य रक्षा कार्ड आपण हॉस स्पिटल साठी म्हणजे थोडे पैसे भरावे लागतात साडेतीनशे रुपये. वर्षाला साडेतीनशे रुपये भरायचं त्यांनी कार्ड देतात. असे ठराविक दवाखाने आहेत हॉस्पिटल्स कि तिथे तुम्ही गेला आणि ऍडमिट वगैरे झाला तर तुमच ते फ्री होतय.
फ्री मदे होणा
हां, ट्वेंटी थाउजंड, फक्त बाहेरची औषधं वगैरे, मेडिकलच वगैरे, म्हणजे कणी मेडिकलच वगैरे आपल्याला द्यावं लाग ते, फक्त काय, तिथ हॉस्पिटलच, चार्जेस आहेत ना ते फ्री मदे होणार. आता वीस हजार मध्ये, वीस हजार पर्यंत फक्त, ते फ्री असणार आपल्याला.
हां हा, मग बरं ऐ कि, तें तेवढं तरी
हा, साडेतीनशे परेतचा, भ तुम्ही जर केला, तर आरोग्य रक्षा कार्ड. तेस जर तुम्ही, पूर्ण फॅमिलीसाठी केलात बाराशे-तेराशे रुपयेपर्यंत, पूर्ण फॅमिलीसाठी केला, तर वन लॅख रिस्क अनाऊन्स अय, वन लॅख पर्यंत काही पण झालं तरी पूर्ण फॅमिलीच्या बाबतीत, तर तुम-तुमचं ते सुट होतात, पैशे असं
हां हां, मग बरय की ओ ते आता आमच्या इथे कसं ते आयुष्यन कार्ड वगैरे आहे का नाही, तुमच्या ईकड हाय काय ते?
आहे की, आयुष्यमान कार्ड आहे की.
हां म त्याच्या, आमच्या इकड फक्त तेच हाय, म्हणजे दुसरं असं हे नही.
हे बचत गटा थ्रू, आरोग्य रक्षा कार्ड म्हणून भेटतय आम्हाला. आयुष्यमान कार्ड वेगळं आणि हे पण, हे कार्ड मग सेपरेट देतात आम्हाला.
हा हा, म हे बरय, ते कसं पाच लाखाच्या वरती पाहिजे नई आज, हे वीस हजार म्हण लं बरंय तें, म्हणजे जरी आपल्याला ऍडमिट वगैरे व्हायचं असल, तर तें फ्री म
हां, आता तुम्हाला तायफॉइड कुणाला तर, काहीतर वेग तापानच पेशी जास्त होतात, करतात, मग त्यांना ऍडमिट होतात. त ह्याला, अस-अशे किरकोळ असलं, तरी पण काय हरकत नही, फक्त काय ऍडमिट झालं पाहिजे एवढं.
ऍडमिट व्हायला पाहिजे आणि ते दवाखान्याच काहीतरी हे प्रोसिजर लागणार, हं.
ते तुम्ही आता ऍडमिट व्हायच्या टायमिंगला, तुम्ही ते कार्ड दाखवायचं, आधार कार्ड आपलं द्यायचं. म तुमच्या प्रोसेस स्टार्ट होतात, म त्यांनी काय करतात? हॉस्पिटलवाले त्यांच्याकडून पैसे, आमचे बिल, काढून घेतात. नई आमच फ्री करून देतात, हां ई एस आय सारखं.
हां, ई एस आयच पण ते पण फंड छा- चांगला य, ओ तें. कंपनीकडनं ते, कितीतरी आमच्या इकड न मी आता जॉब करते की, ह्या म्हणजे मध्ये बंद केलेला. ह्या वर्षी आणि जॉईन झाली, त झालं तरी पाच सहा महिने झाले, आधी करत होते मी. प्रेग्नेन्सीच्या वेळी, बंद केलं ते.
बरोबर हं. हम्म हम्, आता काय मुलं चाललेत, म्हटल्यानंतर चालतय.
अत, होय आता काय प्रॉब्लेम नही जायला, अणि आता कस दिवसभर मोकळंच अस त, त्यामुळे करायला काही नही, आता. चार महिने झालं, जॉईन झाले आता, ते कस बोलवाल ती पण मुलगी लहान असल्यामुळे क नही, ते जाता येत नव्हत, मुलींना एक ट टाकून, जाऊ वाटत नही आता कुठं, बाहेर.
होय.
तोच प्रॉब्लेम ए.
हम्म आणि मुलांच्याकडे लक्ष पण राहत नाय या आपण बाहेरचा जॉब करायचं म्हणतोय.
जॉब करायला लागलं क नाय एकतरी जॉब करून यायच आणि वैतागून आलेलं अस ते त्यात घरात लावरायचं मध्ये मा म्हणजे पहिला लागलेल त्यावेळी.
हा.
हाय लय माझं त्यावेळी.
हम्म मग मुलांच्याकडे आपलं लक्ष राहत नाय होमवर्क घेता येत नाय. काही नाई अभ्यासाकड लक्ष ना त्यांच्या मुलांच्या जेवणाकड वगैरे खाणं पिणं आताची मुलं किती हट्ट करून बसतात ओ चारवावच लागतय लहान आमची जर सहा वर्षाची झाली खर अजून चारवाय ला तेव तिला काय करतय.
कस जॅब करायचा म्हटल तर सगळं घरातलं आवरून एक तर जायला पाहिजे त्या मुलीच्या कड तर लक्ष द्याय तसं होणारच नाय पट पट त्यांना आवरायचं पाठवून द्याचं आपण पण बाहेर पडायच. परत संध्याकाळ आल्यावर परत तसंच होतय की आवरायचं जायचं ती पन जाणार त्यांच्या कामाला म ते लक्षच राहात नाय म्हणून हे कस आय आपलं घारात तासल्यासारख जॉब आय. आपण कधी पण आपल्या सवडीन जाऊन यायचं
हम्म हेच चांगलंय घ्या तुम्हाला.
होय मुली अजून थोड्या मोठ्या होईपर्यंत त्यांच त्यांना समज येईपर्यंत काय वाटत नाय ओ अजून त्यांना काय माहिती नाई काय नाई नको वाटतय ते.
होय होय.
कुठं मुलींना पाठवा करा.
होय कुणा सोबत पाठवायचं आता अवघड झालंया. आता बघिताय का नाय कसं काय काय प्रकरण चालंलय हम्म.
आमच्या इथ पण माझ्या भाऊजच्या माहेरात ते सात सा किती सातवी ला मुलगी आय. आणि आपण साडीचा हे पाळणा बांधत नाय काय झोप पाळा तस तिला फास लागून वारली बघा ती. काल आता सातवीची मुलगी म्हटलं एवढी पण लहान नाय. पण ते कस ते झोप पाळा फास लागला असल तिला. शाळेला जातेली मुलगी होय. काल झालंय बघा तसं तिच्या घराजवळच हाय भाऊजच्या.
हम् हम्.
ते गुंडाळून गुंडाळून गोल गोल फिरालती वाटत ते घालून. आणि ते एकदम मानेलाच ते फास बसलात आणि ते उलट आणि परत फिरतय ना. जस ते गोलगोल सरळ फिरल तस ते परत उलट फिरतय ते तिजी मानच त्यात अडकली ती.
बाप काय करायचं खेळ वाटतोय मुलांना. खर हम्.
त्याच सगळं मोबाईलच हे आणि ते मुलांना बाहेर खेळा म्हंटलं की असलं काय तरी खेळ करत बसत्यात.
होय लक्ष सगळीकड द्यायलाच पाहिजे ओ आता.
बघा की आता ती सातवीची मुलगी एवढी कसतर वाटलं ते मागच्या वेळी आम्ही गेलतो त्यावेळी तिला बघितलेलं. खेळायला तेन माझ्या मुलींच्या बरोबर यायची नाई ती. आणि एवढं भांडत्यात उगच बाहेर खेळत बसतात म्हणून ते आई बाबांनी बांधून दिलं, आणि ते केवढाला पडलं बागा ते.
काय करायचं बाबा.
लई तर, काल लय त्यांच्या तिथं दंगा चालू होता.
हम्म.
म्हणजे एकदम असं ते शाळेला जाय च्या टामिंगला झालं नाही तिचं ते, आवरून वगैरे, आई ना आपल्या आवरली म्हटल्यावर बसायच आणि जायच, असं तिच समज झालं ओ ते. ते झोपाळ्यात बसली ते फासच लागेल. त्यामुळे मुली
आता झोपाळे बांधायची की नाही तुम बघा.
साडीच झोपाळ्यात च कसा फास लागला असेल बघा कि तो, एवढा ते कसा आवळला असेल ते गळ्याला.
हम्म.
तुम्ही काय दुपारी झोपत
काय नाही, दुपारी एवढ नाई ओ जास्त झोपत नाही.
हा-हा हा-हा तुमच्याइड काय महिलांच तेन पण कार्यक्रम असतात का नाई?
असतात की महिलांचे का, म्हणजे ना आमच्यात गणपतीच्या टायमिंगला वगैरे असतात. कार्यक्रम.
हा-हा, आमच्या इकडं महिला दिनाचं ठेवत्यात. महिला दिनाचं जास्त असतात बघा कार्यक्रम म्हणजे शाळेत पण ठेवतात, गावात पण ठेवतात, बचत गटांचं पण असतय हळदी कुंकूच. चालू संक्रांतीच्या वेळे तेन
त जे हळदि कुंकुवाचे असतात सोडा, आमच्यात पण आणि आमच्यात कस हि बचत गटाची ना महिन्याला आसे महिन्याला आसं होतय. मीटिंग मध्ये ना काहीतर-काहीतर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात.
हा-हा.
हम्म, प्रत्येकान काहीतरी बनवून घेऊन या. काहीतरी बनवून घेऊन यायचं, किंवा आपले विचार मांडायचे. प्रत्येकाने, त्या-त्याच्यातून आम्हाला नंबर काढतात, ह्या मॅडमच बचतगट मधल्या मॅडमच असतं ना नंबर काढतात, म आम्हाला प्लेटा मिळालेल्या, आमचे वि विचार मांडल्यावर, काय वाटतय, काय नाही. असं सांगितल्यावर, असं काहीतरी उगंच काय. महिलांना काहीतरी समजायला पाहिजे ना, उगच घरात बस सून-बसून-बसून काय कळत नाही, काही नाही बाहेर पडल्याशिवाय समजत नाही.
होय, ते बर हाय ओ ते, कार्यक्रम तेवढाच ठेवतात, खर तेवढंच जरा वेगळं काहीतरी मिळते बघा ऐकायला, तर आम्ही पण त्यातच असतोय. त्यामुळे ते कंटाळ येतोय मग, घेऊन-घेऊन सगळ्या गटांचं घ्यायला लागतय. एकत्र-एकत्र येतात घेत्यात, दोन, तीन गट एकत्र येत येत्यात घेतात, नाही म्हटलं तर एकशे सत्तर गट आहेत आमच्या इथं.
होय, कॉल स्टॉप करावा लागणार बघा, ठीक आहे हा. हां ठीक आहे, हां.